हा बोला, हो आता येतोय आवाज. बोला हो जेवण झाले-झाले-झाले जेवण तुमचे?
आमचे पण झाले. आमचे तर लवकरच होत. आठपर्यंत उरकून जातं आमचं.
अच्छा. नाही आमचे थोडे उशीरा येतात ना त्यामुळे साडे नऊ होतात जेवण करायला.
हा हा.
तुमच्याकडे झालं लोनच तयार?
लोणचं हो नाही अजून लोनचं नाही केलंय. लोनचं बाकी आहे अजून थोडं आईने पाठवलं होतं तेच चाललंय.
अच्छा.
हा.
मला तर माझ्या मैत्रिणीनेच करून दिलं.
अरे वा आम्ही पण तसच करतो. ह गोळ गोड छान लागतं आंबट-गोड लोणचं आम्ही तर गुळ ये ना कधी टाकतो बग थोडं पहिले हो देतो थोडसं आणि थोडेस एक दोन महिन्या नंतर गुळ टाकतो. खूप छान टेस्ट लागते त्याची पण.
अच्छा.
हा मूर्त चांगलं तेव्हा, हो सगळं म्हणजे आपण जे इकडे ज जिकडे जिकडे आपण हे एरिया बद्दलला, तसं तसं वेगवेगळे वेगवेगळे हे लोणच्याच पण, नाही का म्हणजे कोणाच्या कशा पद्धत ते ह कोणाचे कशा पद्धती, कोण कसं बनवतं कोण कसं बनवतं. हो हो, तुम्हाला नाश वगैरे प्रकार काय बनवता येतं चांगलं स्पेशल? काही रेसिपी सांगता, नवीन काही.
मला ना, आव आवळा जेव येतो ना का अं राय आवळे राय आवळे पा
हो हो हो हो.
राईट, छोटे छोटे आवळे येतात नाही का, ह हा छोटे आवळे येतात. हा त्यांचं ते, अ मुरंबा बनवायला फार म्हणजे आवडतं. हम्म,, साखरेचं छान छान लागतं, मला फार आवडतं ते.
मला तर मला पण खूप आवडतं पण आम्ही तर हो बनवलं ना, थोड्या दिवस असतो पण विकत तर घेऊनच येते. मला पण खूप आवडतो, हो हम्म हम्म.
तसं माझी एक मैत्रीिण आहे म्हणजे यांच्या ओळखीची आहे, त्यांची मैत तिची कंपनीच आहे ती फक्त सगळे आवळ्याचे प्रोडक्ट विकते. पण तिचं लोण आवळ्याचं लोणच इतकं सुंदर लागलं ना, काय सांगू. म्हणजे असं अपेक्षित नव्हतं मला आवळ्यांच लोणचं.
हो खूप छान लागतं आवळ्याचं लोणचं, आणि खूप हेल्दी आवळा. आपल्या आपल्यासाठी तरी हिल्दी खूप आपण खाल्लाच पाहिजे आव. तेच आणि शक्यता हे हेल तेच खाल्लं. निमित्ताने नाही तरी खातो बरोबर हम्म
अजून काय आवडतं? मला केळीचे वेफर फार आवडतात.
केळीचे, हो ना ह ह केळीचे मला तर- हा ते चांगले लागतात ना, मला तर जास्तय ना म्हणजे जास्त असं- जसं बाहेरच फास्ट फूड य हे खाण्यापेक्षा ना घरातलं हेल्दी जेवण खूप आवडतं मला नाही असं. बाहेरच फक्त तेवढं पुरतं तेवढं आवडतं जास्त पोट भरून नाही आवडत ते खाल्ला खाल्ला तेवढं. घरीच पोट भरत माझं तसं सवयच आहे ती. हो मग घरी ती मसाले भात का करून खाणं आहे ना पण- त घरीच पोट भर हां असं आहे.
हा माझं ही तेच आहे. पण मग काही- ठराविक गोष्टी आहे ना का तेवढ्याच आवडतात बाकी मग. दाबेली वगैरे ते नाही आवडत. माझ्या ज्या दोन मैत्रिणी त्या गुजराती आहेत ना. तर त्यांच त्यांचे आयटम म्हणजे त्यांच्यासाठी संध्याकाळ म्हणजे जेवण म्हणजे ते आयटमच.
नाही ते जेवण करतच नाही संध्याकाळी ते बाहेरचच खातात. हे गुजराती लोक झाले ह आपल्यासारखे नाहीसत आपल्यासारखं स्वयंपाक वगैरे करतच, आता आमच्या पण इथ राहतात नशेजारी न तस टामटुम राहत मग थोडंफार मॅग खल्ली किंवा मग बाहेरं. री खाल्ली हे खाल्लं झालं जेवण कस पोट भरतय आमच भरत नाही आम्ही- कसं काय खात तो म तुम्ही खात तरी आम्हाला इकडे ह होत.
तू भात टाकून ठेव त्यांच्या नदी लागू नको त्यांच्या नदी आम्हालाही उपाशी मारते.
खरी गोष्ट आहे. आणि नाही जमत आपल्या आपल्याना जमतच नाही. ते तर जा माझे तर छोटेच मला आहे पण नाही पोळीच पाहिजे हीच भाजी पाहिजे. डिमांड करतात नको ते, हीच पाहिजे असं करतात ते असं असतं. आणि त्यांची मुलंही ते खाऊन घेतात बरबरचं पण त्याने काही थोडं पोट भरतं काय होत त्यान सवई होऊन गेलेले ते.
हम्म. म्हन बरं का ताई ते जे चीज वगैरे खातात ना जास्त माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. त्याला हे संध्याकाळचं बाहेरचच तो जास्त खायचा चीज बर्गर वगैरे ना. शेवटी त्याला अपेंडिक्स होऊन गेले. त्याला डॉक्टरांनी चीज आणि ते बटर आहे ना एकदम. बंद करायला लावलं पण आ तू किती दिवस बंद ठेवत कि नाहीच हो.
हा शरीरासाठी चांगलं नाहीच आहे मग शेवटी आपल्या घरातला जो स्वयंपाक असतो, आपला तुम्ही काही पण खबरत भात खा. भाजी पोळी खा साधी पण घरातलं हेल्दी आपलं मुलांसाठी पण आपल्यासाठी पण आपण बाहेरच किती खाल्ल. तरी पण घरची आठवण येतेच ना, आपल्याना नाही यार घरातलं आपण ही भाजी खरं वाटत नाही का असं. किती साधर होते त्याने स् पोट भरता आपला
हम्म
तेचत
त्यांचा ना आपलं खाण मॅचेस नाही होत गुजरात्याचं
काय म्हणता?
गुजरात्याचं खाण अन आपलं मॅच नाही होत. आपल मराठी ते मराठीच, पोळी भाजी ते पोळी भाजीच
हा. तेच तर त्यांच्याकडे पाहुणे आले ना काही नाही थोडं झालं खिचडी ब केली झालं त्यांचं जेवण होऊन जात आपली पाहुणी चहा, आम्हाला खिचडी केली आज, परत गावाला गेले का ते म्हणतील नाही तो गेलो त्यांच्या घरी खिचडीवरच काढून दिल म्हणजे नाही बरोबर आहे की नाय. आ खर आहे मग खिचडीच केली म्हणजे खिचडीवरच काढून दिलं लगेच नाव ठेवतात. आपल्या पूर्ण स्वयंपाक करावा लागेल त्यांचा थाटमाट करावा लागेल तेव्हा ते कुठ तरी
काळी आमटी तर पहिली पाहिजे आपल्या पाहुणे रावळेना भले त्यांना त्रास का होईना पण काळी आमटी पहिली आणि भ
पा पाहिजे पाहिजेच तोच विषय असतो. जसं त्या लोकांचं काही नसं सगळं आहे लागतात. त्यांना आता ते अधिक मास होता धोंड्याचा महिना हो आता कंटिन्यू चालू होत आमचं तर आज इकडे जेवण उद्या तिकडे घरी सारखं तेच तेच तेच रसांबा रसांबा पण त्याच्याशिवाय पण मजा नाही, नाही. मजा नाही पण त्याच्याशिवाय काय नाही का. बरोबर आहे की नाही शेवटी ते आपलं ते संस्कृती आहे ती खरंच चांगली आहे सगळ्यांपेक्षा खरंच चांगले आहे आपले जे आहे ते
हो.
हम्म ते पण रोज रोज नको झालं होत हो जांभळ आलंय ना हो मिळाली आण आणली पण आम्ही आणले पण.
हा ना. माझ्या मैत्रिणीच्या शाळेपुढे झाड आहे ते तर तिने आम्हाला ते जांभळ खायला बोलवलं होतं. आम्ही खाल्ले पण घेऊनही आलो हम्म वर्षातून एकदा येतात ते फळ हाय की नाही.
हा खाल्ल आपलं कसं ते पोटामध्ये समजा चुकून असं केस वगैरे जर गेलं ना ते केसात च डायरेक्ट पाणी होतं जांभूळ खाल्ल्याने
अच्छा हा हा.
हो म्हणजे ते आपल्या मुलांना पण खायला दिलं पाहिजे आणि खाल्लंच पाहिजे त्या सीझन मध्ये.
हा हा.
हम्म केसांचं पाणी होऊन जातं पोटामध्ये काही राहत नाही त्याच असं
हो ना चुकून खाण्यात आलं तर ना
हम्म चुकून जात तच रहात आपलं मुलांच म्हणा आपलं म्हणा कधी बाय चान्स हो चुकून अस त्याच्यासाठी
तुम्ही केस कितीही बांधलेले असू द्या, पण मेथीच्या भाजीत
निघणार आणि ते पण पाहुणे, पाहुणे येणार नाही तर नवऱ्याच्या ताटात निघणार.
हां शंभर टक्के.
तुम्ही कितीही घर स्वच्छ झाडा, कितीही फरची स्वच्छ पुसा नवरा जेवायला बसला की त्याच्या ताटात निघणारच तो, तो केस कुठे राहतो समजत नाही खरं आहे ना, जे आहे ते नाही नाही बाई आमच्याकडे ती मेथीची भाजी म्हणजे ना चार वेळेस ती निवडावे लागते खरंच काही याच्यात नाही ना खरंच काही हेच्यात नाही ना मग तेव्हा ती करायची. असं आहे त्या मेथीच्या भाजीच मला तर खूप वेळेस अनुभव आलाय. केस हां खरंच आहे ते.
निघतच नाही बरं का
नाही निघत निघणारच नाही तो त्यांच्याच ताटात निघेल, टोमणा मारायला रेडी. हां अस असत काय सो लगेच लगेच काही काहीतरी पॉइंट तर लागतच असं पण बोलायला. हां नाही तर इथेच विचारलंय का? बाहेर जागा नव्हती का? तिकडे विंचारायचे ना, नाही तर मग झाडू नसेल मारला. चालू होऊन जात लगेच, तेच तर.
ओके ओके, तुमची आवडती भाजी कोणती?
मला सर्व पालेभाज्या खूप आवडतं सगळ्या पाल्याभाज्या.
हां मला खास करून पिठल अन पापड मिरची खूप आवडते.
हो! अरे वाह मस्त ना, तव्यावरचं का? तव्यावरचं?
हां तव्यावरचं किंवा असं साधं.
साधं खूप भारी आहे काय? हां पापड मिरची एकदम मस्त भा करी, भाकरी बरोबर खायचं एकदम बारी लागतं पिठलं.
हां ते पण एक आहे.
हम्म मला भरीत पण आवडतो खूप, भरीत भाकरी.
वांग्याचं भरीत ना? हम्म. पण ते जे चंपसष्टीला जे चांगलं लागत ना ताई ते अशा ह्याच्यात नाही लागत बरं, हां ते चंपषष्ठीच्या वेळेस. इतकं चवीने माणूस खातं ना तसं नाही लागत, हो.
आणि तसं ते असं म्हणजे कंटिन्यू खाल्ल ना नाही आवडत ते, ते कधीतरी चांगलं लागतं मग ते. हम्म आणि आपल्याकडे महाराष्ट्रात पिठलं म्हटल्यानंतर अस आपलं आठवतून एक वेळेस. तरी होतच मलाही गरम गरम खूप आवडतं, तेल बिल टाकून मस्त. कांदा बिंदा सोबत घेऊन मग काय, गरम गरम. छान लागतं.
हम्म
आहे पण हेल्दीच आहे ते पण नाही का? दुसरं खाण्यापेक्षा तर चांगलंच आहे ते. मग बाहेरच खाण्यापेक्षा शेवटी घरचच ते हम्म तेच तर.
मजेशीर शेपूची भाजी नसेल आवडत ना एवढी? मला आवडते.
अ आवडते शेपूची भाजी खूप दाताला ढेकर येता तिचे. ते अ नाही करेेतत्यने वैशिष्ट्यच ते येतच अशी शेपूचं पण आवडते सुकी सुकी केले तर छान लागते ते पण हो चालेल. चल ठीक आहे बाय हा.